आवाज आला का?
यायलाय की.
का मग कुठ हायस आता तू?
घरात.
मला काय नाही मी कामाला गेलतो रे. आम- च शेगडीच काम नाही काय.
हम.
काय काय मग तिथं हाय मग मी, आता कामाला मग तू काय येणार काय?
काय करायला?
शेगडीच्या दुकानात आहे रे.
काय कराय येऊ?
बोलतो मगाय शेगडी रिपेअरी करायचं. आणि काय काही ते त्यांना हँडल करायचं, का असेल ते माहिती सांगायची. कस मग त्याच पेमेंट एक सात हजार महिन्याला देते मला.
हा.
मग असंच काम आहे, मग तुला आपण काय तर बोलून सांगू का?
दुसरं काही नाही.
दुसरं म्हणजे आणि इथ काही रिपेअरी करायच तेन असतय, रिपेअरी करायला तेन शिकवती आता मी रिपेअरी करतय की नाही, तेज्यामध्ये शेगडीच पार्ट तेन सगळं खोलायचं, काय आसल ते सगळं रिपेअरी करायचं यामध्ये जे नॉब असतय, ते सगळं बदलायच.
दुसरं काय काम नाही, शेगडी सोडून
त्यात लागणार स्टाफ च, सेल्समन च तुला कसं गिराईक आलतर सेल्समेन असतय ना आपण, किती प्राईज आहे सांगायची शेगडी ची
हा,
मग आता मिनिमम शेगडी कशी साडे चार हजार पाासून रेंज चालू आय शेगडीची
हम्म,
साडे चार हजार आहे. साडेपाच हजार मग त्यांचं एक्सचेंज काय असेल, ते एक्सचेंजच घ्यायचं त्यांचं,
हा,
एक्सचेंज, एक्सचेंज च घ्यायचं त्यांचं. एक्सचेंज च घ्यायचं मग त्यांचं काय असेल ते. मग असं करायचं, म्हणजे एक्सचेंज घेतलास तु नाई त्याजं आणि पैसे काय तर कमी हुत्यात वाटत. मग ते काय असेल ते आमच मालक सांग ी तुला आमच ईथ कुठाय माहिती आहे काय? ते आपलं, एस, एस मोबाईल शॉपी नाही काय? म्हणजे या भाग्यरेखा टाकी पसल एस एस हा त्याच्या समोर बरोबर काश्मीर वगैरे आहे नाई हा बरोबर, त्याच्या बॅक साइड ला.. म्हणजे त्या बरोबर बाजूला जा, तिथे गेलास की नाही मालक इथला आपला मला का तर नाव, काही श्याम गुरुनाणी आहे तिथं आलंस कनी तेज काय ते काय असणार. त्याला काय असेल ते सगळ तू, म्हणजे पेमेंट बिमेंट सांगल तुला मग आता तू काय तुमच?
आह हॅलो..
काय मऽऽ आणि,
हा आला आला.
तुम तुमचं माग तेन आहीत नवं...
वयय.
आनी त्यात काय काय करायला लागतयऽऽ हा,, म्हणजे असं किती? मग असंऽऽ किती निघतेय
अस, ह आठ तागं. शंभर मीटर, नव्वद मीटर एकऽऽ काही काज हा वय दिवसाला आठ तागे
हां,, बर बर, मग तुला येतय काय? चालवायला शिकायचं म्हणलं, तर आम्हाना काय कराय पाहिजे?
काही नाही,, नूसत यायचं, धोट घालायचं, चालू करायच आणि तारा बिरा तुटल्या तरी त्या घालायच्या. ते तेवढा अवघड असतय बिंब बांधायचं,
सार बर तुलाऽऽ
मला चालू कराय फक्त एतय ऽऽ
काय म्हणला? चालु कराय येतंय होय. मग आता कोणता आला? आता कोण चालतय मग? हा कामगार ठेवालाय का? बर म आम पण आला तरी पण चालते बघ कामाला, आता ह तिथ मी निवां महिन्याला एक सात हजार रुपये देतात. आणि काय असत ते शेफमन - पण योजना कसं करायचं? काय करायचं? पुन्हा सांग. तसं बोलायचं ते पण शिकवते. मी सांगण काय बोलायचं. काय करतोस? मग येतोस?
घरी विचारतो कि.
ह घरातल्यांना विचारून सांगणार होय. मम्मी तेन सोडतीय ना आधी कुठे काम केलंयच ना काय नाही?
नाही.
करायला नाहीच?
नाही.
काय नाही आता त मग गारमेंटला बिरमेंटला म्हटलं का म्हटलं होत? घरातच असतोय आता मी आणि हा हा कांड्या लावुया की. ते कसं लावतात?
काही नाही गण असतेत. ते मशीन असते त्यात गणं घालायचं. नाही आणि चालू करायची मशीन.
हा. ते पण सोपच हाय काय अवगड हाय? हा अर्धा तास लागतोय होय म्हणजे आम्ही एक गारमेंट ला तुम्हाला माहीत हाय काय नाही?
हा.
हॅलो मग गारमेंटलाआलतो आम्ही प्रेसिंग ते मारत होतो बघ हॅलो
हा बोल
गारमेंटला होतो बघ प्रेसिंग तेन मारत होतो.
माहितीय कि
हा मग ते ते पण चांगलं आपण शिकलो असतो. मग प्रेसिंगला करतेत कापड देतेत का नाही? एक एक वेळा काय ग शर्ट बरमुडातेन देतात म्हणजे कसे प्रेसिंग करतील. तिने त्याच्यावर पैशांवर पैसे देतात म्हणजे त्याला एक पाच दहा म्हणजे एक नव्वद पैसे एक रुपाया असं असतय. मग असं तु दिवसाला किती? दिवसाला किती करशील थोडं एक पाचशे केलास? अडीचशे दोनशे केलास त्याच्यावरती त्यानी पैसे देतात मग का? ख बर मजा कर
हा.
हा मग ते त्याच्यावर मग ते काय असेल ते दिवसाला देत नाही पेमेंट त्यांनी काय असेल ते मग महिन्या नंतर एक महिना झाला ना कंप्लीट
हा.
मग त्या नंतर ना तिने मग पैसे देतात काय असेल ते
हा. हं मग हॅलो.
हॅलो.
हा.
कॉलेज ला तेन जातोस का नाहीस?
झालं की कॉलेज आता संपलं कॉलेज.
बारावी झाली?
होय झाली की
मग पेपर बेपर काय दिलायस का नाहीस सीइटी चा तेन?
एक दोन पेपर दिलेत. एप्रिल महिन्याचे एक मे महिन्याचे एप्रिल महिन्याचे मे महिन्यातील एप्रिल महिन्यातील लागलं की पहिल्याच पीसी एमसीच कुठलं दिलास म्हणजे? होय.
सीईटी चा पेपर देत्यात त्या काय? काय करायला लागतंय सब्जेक्ट कोणतं असत्यात?
सबजेक्ट फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स
किती किती मार्काच असतात?
अ फिजिक्स पन्नास केमिस्ट्री पन्नास मॅथ्स शंभर असं दोनशे
बरं. मग आ तर मग ते झाल्यानंतर कशात ऍडमिशन घेणार आहेस? हॅलो. हॅलो. हॅलो आवाज येईना हॅलो. हॅलो आवाज येईना बोल